हॅलो
आवाज येतोय माझा
येतोय माझा येतोय.
आवाज येतोय काय माझा.
येतोय माझा येतोय काय हॅलो.
हा येतोय येतोय येतोय तुझा आवाज येतोय माझा येतोय क्लिअर आहे ना वॉइस सगळी.
होय होय होय आहे बोल.
अगं फोन का लवकर उचलली नाहीस काय करत होतीस म्हणलं आता झोपली असल की काय
झोपतोय कुठलं बाई तुला काय सांगू आठ दिवसातून एकदा पाणी याय लागलंय पाण्याचा एवढा प्रॉब्लेम झालाय की नाही काय विचारूच नकोस
होय अगं आम्हाला पण अगं एक-दोन दिवस आडपा आणि म्हणजे असं आधी कसं एक. एक तास बरी यायचं ना आता पंधराच मिनिटं सोडतात. आणि सगळीकड ओरड म्हणजे मायक लावलात ना की पाणी पिऊ नकाो आपण. पाणी घालणे. आणि मी पण मग मग मी हे युट्यूबला त्या सर्च केलं गुगलला त्या. अगं कृष्णा नदीमध्ये कुठल्या तर. कारखान्या नाही केमिकल युक्त पाणी सोडले आणि त्याच्यामुळे नदी. पर्ण हिरवी घार झाल्या पौर्ण हिरवी.
कस ग म्हणूनच व्हायला लागले वय मला माहितच नव्हतं आणि बघ. कि मला म्हणजे पाणी पाणी आपण करतोय. पण पाण्याशिवाय आपलं जीवन आहे काय बघ आपल्याला पाणी किती लागते सकाळीठ.
आणि आपल्यालाकडं पाणी असते. त्यावेळेस आपल्याला त्याची किंमत नसते आता राजस्थान म्हण किंवा जिथं. दुष्काळग्रस्त भाग आहे बेड बारामध्ये तिकड. तिकडं पाणीच नाहीये ना. ते लोक कस करत असतील आपल्याला दोन दिवस पाणी नाही आलं तर कसं होतय.
तर त्या लोकांचा सोडी तर विषय बघ ना आपल्याला आपण. तर बघ पाणी नाही आमचंच बघ आठ दिवस. पाणी नाही आलं म्हणून अक्षरशः आपण आता म्हणजे. हातपाय वगैरे धुताना आता आपण चाग नळ चालू ठेवतो इतकीे.
तु्ही त्यावेळेस काय वाटत नसते कारण उद्या पाणी येणार हे आपल्याला माहत असतं.
हा. आणि आता ती सवय झाल्या आम्हाला आणि आम्ही गेले की ते चालू केली की आतून आवाज येतो ए नळबंद कर. आणि पाणी वापर.
ह. पाणी आलेलं नाहीये मम्मीच आपल्या तेच असते पाण्याविषयी म्हटलं तर. पाणी येणार नाही उद्या. पाणी जपून वापर पाणी जपून वापर आंघोळीला पाणीच कमीच वापरा.
हा थोडसच घ्या आणि पाणी. प्यायचं पण ग पाणी तर आम्ही प्यायसाठी बाहेरून ते बिसलरीच ते विकतच आणतोय सो.
होणार रे मजस्. का वगैरे पण पाणी आपल्याला बोर्थ वगैरे घ्यावं लागत आहे आता म्हणजे ओढ. पाण्याची टंचाई चालू तिकी प्रॉब्लेम होती पाणी फक्त पाणी नाही आलं म्हणत.
ह.
म्हणजे हे खरा आहे की नाही पाणी हे.
म्हणजे बघ की पाण्याच कसं आहे. प अतिवृष्टी झाली तरी पाणी बंद पाणी. येत नाही जास्तच पाणी सगळंच वाहून जाते आणि. जास्त दुष्काळ झाला तरी पण पाणी नाही आपल्याकडं. पाऊस त्या मनान पडत नाहीे कारण याला जबाबदारी आप आपण आहे ना.
बघ ना पाऊस तर बघ ना आता आपला जून संपला अजून पाऊस. नाही आणि आठ दिवस पाणी नाही.
पाऊस नाही आधी तुला माहिती आपण लहान असायचो एक जून ला किती पाऊस पडायचा ग.
अरे आपली शाळा चालू झाली की आपण छत्री घेऊन छत्री घेऊन जाणार. कस कसली भारचे दिवस आणि आताय.
खरा पावसाळा चालू झालाय आणि आता पावस नाही थोडाच पाऊस पडतोय. आणि पाऊसच नाही शेतकऱ्यांना पिकवायच तर.
पिकवायच काय आणि आपण. खायचं काय आणि किती महागाई आणि तुला माहती आहे. सगळच नाही आपल्या या आपल्या माणसांमुळे म्हणजे जे आपण लोक राहतच नाही पृथ्वीवर त्यांच्यामुळेच व्हाय लागले आता तू म्हणशील का. तुला मी अनेकदा सांगितलेले बघ न र असतोय आपल्याला म्हणजे आकाशच मध्ये आणि तो जे आपल्या ते जी किरण येत असतात. तेज म्हणजे सूर्यापासूनची बरोबर हा हा बरोबर. ओजन ठरला क नाही ते रेफ्रिजरेटर असते क नाही आपलं फ्रीज त्याच्यामुळे ते. भगद पडतात त्या थराला आणि जी म्हणजे किरण असतात ज
ते अ परवान न्यूज लाल तर यलनी नो तेथे तुला काय माहिती आहे यलनी नो. ते काय अजून तरच आहे काय.
नाही नाही मी पण वाचलोय काय म्हणजे बघितलं मी पण न्यूजला आणि मी त्याच्यावर सर्च पण करत होतो. पण काहीतरी मी म्हणजे त्यावेळी मला काहीतरी काम आलं आणि मग मी ते उठून गेलो. पण त्याबद्दल ते येल नलो म्हणजे आलंय ते आणि त्यामुळे दुष्
मला वाटतें ओजन तरच जास्त काहीतरी म्हणजे. अ ति निलकिरण असतात ब सूर्याची हानिकारक अ ती आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून ओजन तर असतो ना मग. ते अतिनल किरण म्हणजे जे स््रियाची हानिकारक किरण आहेत ना. त्यातला ह यल ननो असणार मला वाटते आणि त्याच्यामुळे आपला जो उन्हाळा आहे ना. तो पंचेचाळीस अंश डग्री सेल्सिअस व गेला होता.
अरे बक्की आपण अलीकडे म्हणजे आपले दोन हजार अठरा सतरापर्यंत सगळं ठीक होतं पण त्यानंतर. आपल्या या धर्तीवर असले रोग या लागलेत आणि त्याच्यामुळे कितकी लोकांच म्हणजे बळी चाललाय म्हणजे बघ ना कोविड सारखे रोग. त्यानंतर आणि मध्ये कुठला तर तो चीन मधून आलेला कि ग उघा असं ना वाटत
होय आणि कोविड मुळ तर आपल्याला तर कळाले. कि टेम्पररी आहे आपण सगळे इथं. कारण कोविड मुळ बघितलेस ना बाहेरचे सगळं पशु पक्षी प्राणी सगळे बाहेर होते. आणि माणूस आत होता. आणि त्यामुळे कळळे की हे आहे असं राहणार आहे आणि बाकी सगळे सोडून जाणार आहे. आणि कोविडच तुला काय वाटते ग म्हणजे आता कोविडचा विषय निघलाय तर. म्हणजे तो एक. एक वॉर सारखं युद्धासारखं होतं काय म्हणजे तुला काय वाटतं त्याच्याबद्दल की तो रोगाबद्दल म्हणजे कसं आलं काय किंवा अचानक संक्रम कसं झालं असं तुला काय वाटतय.
खरे म्हणजे मला तर म्हणजे बेसिक एवर माहिती होती की त्यावेळी मला तर हे पगचेा कर हो अरे बा हा कस क देशातील लोक काहीतरी असं कच्न्न वगैरे खातात मग त्यांचा थ्रू हा रोग आला. मग ते खोकला जास्त असत. सदी वगैरे आणि अन्न कोणत चव लागत नाही याची नॉर्मलच लक्षण बघ ना आता आपल्याला पण कधीतरी कधीतरी होतयच की अस खोकला लागणे. आणि ताबाला की आपल्याला अन्न जाऊ लागत नाही मग हे एवढं लक्षण दिसायला लागलं म्हणजे कोरोना झाला आणि कोरोना झाला म्हणजे लगेच मरणं हे मला सगळं चिताच वाटणार पण ज्यावेळी वेळ म्हणजे
आपल्याला सर्दी होत्या खोकला होतोय हे आधीपासून आपण बघतो की नॉर्मलच आहे. यात काय एवढं अस विशेष वाटत नाही पण त्यावेळीस जरा जरी शिंकल किंवा जरा जरी खोकलं. तरी हा संक्रमण झालं संक्रमण झालं लगेच स्टे टेस्ट कर. तूप घालायची घशामध्ये लगेच चेक करायचं. त्याची जर मला वाटते त्याच्या भीतीन जास्त लोक मेले असतील.
अरे होय भीती नसतेस ना भीती म्हणजे माझं पण एक एक्झाम्पल बघ काय त्यावेळी आपला ज्यावेळी करोना आला त्यावेळी रंगपंचमी होती म्हणजे रंगपंचमी. त्यांनी मैत्रिणी मैत्रिणी खेळूंन आलं नां त्यावेळीं तसं आम्हीं पाणी वगैरें सगळं अंगावर घेतलेलं नां मंग ते मला बाधलं गं त्यामुळें मला सर्दी खोकला आणि माझा खोकला कसां आहे सांन एकदां लागला नां तो कमीत कमी दीड महिने माझा खोकला जातं नाहीं म्हणजे पहिल्यापासूनचं माझं कसं आहे मंग तू किती पणं औषधी खा आणि किती पणं गोळ्या घे
म्हणजे तुझं ते हेंच तसं आहे कायं बॉडीस तशी इम्युनिटी पॉवर कमी आहे
बरोबर हां म्हणजे खोकल्याच्यान बाबतींत तसंच होते माझं मी कायंम बघते म्हणताना कोणाला जरी खोकला लागला नां मी त्यांच्या समोरं जास्तं जायला बघंत नाहीं कारणं बाबां वासाने तो लागतो आणि मंग त्यां म्हणजे
आणि तुझा मंग एक महिनाभर जातं नाहीं तसं होतें मंला सर्दीचा कसं आहे प्रॉब्लेम आहेतंय आता जरा जरी कप थोड्यां जरी अंतरावर म्हणजे असलां माणूंस आणि त्यांला सर्दी झाली असली तरी मला लगेचं सर्दी होत्यां लगेचं
हो होतंय अगंतस असतं त्यांच्या त्यांच्या इम्युनिटी पॉवर ते डिपेंड असतें पणं मला खोकूंन खोकूंन हे असं घसा आणि वगैरें असं पूर्ण दुखते कां मंग त्यावेळीं तसंच झालेलं आणि खोकूंन खोकूंन आणि सगळ्यां शेजऱ्यांना कायं वाटणारं ह्या मुलगीलां खोकला लागलांय आणि जाईना झालायं महिला करोनां झालायं की कायं असं सगळें डाऊट वगैरें घेणारं त्यां वेळी ते साहजिक गं म्हणजे एखाद्या शेजाऱ्यांच्या घरी जरी झालं तर ते आपल्याला होईल ह्या भीतीने लोकं सगळीं घाबरतंच होती मंग त्यावेळीं अक्षरशः माझ्या मम्मीने ते अडूसा ते कसला कांढा बिळां एवढं करूंन पाजलं मला
बटवा आपलां फार उपयोगी आहे नां इम्युनिटी पावर सांठी त्यांवेळेस
आणि बाहेर जायंला आपल्याला कुठे परवानगी पणं नव्हती आणि आपणं डॉक्टरांकडे गेलो तरं आपलं साधा शिक जरी आला तरी ऍडमिट करा आणि हयांला कोरोना बिरोना म्हणूंन सांगितलं की भीती कुठे आपल्याला ते बळी जाईला असं आपलं वाटतं होतं अगं म्हणतांना मंग घरातल्यां घरांतचं ते सगळं केलं बट मी ठीक झालो पणं त्यावेळीं तुला पटणार नाहीं सांधा खोकला जरी झालां किंवा सर्दी जरी आली आहे तरी एवढी भीती वाटते अक्षरशः
हे नाहीं नाहीं भीती वाटणांरचन बरोबर आहे तुझं
कसलां मोठा आजार होता तो ते दिवस आठवले नां मगू भीती
हां तेचं की मंग मलां कायं म्हणायचं आहे कि हां वर्ल्ड वॉर होता की युद्ध होतं कायं हे परदेशांतन हां जे संक्रमण आला ती एक म्हणजे युद्ध होतं कायं हां बाबां की सगळ्यांच जागांवर आता जसां इराण इराकचे युद्ध चाललंय तसं जे त्यांनी वॉर केला तो कायं संक्रमणद्वारे वॉर केलां असां होता कायं कायं असं मला विचारायचं तुलां
कायं माहिती आहे मी त्यावेळीं म्हणजे एवढं असं मला क्युरिओसिटी नव्हती माझं तरं मेन म्हणजे कसं होतं खोको सगळां
ह
आपलं त्यावेळीं दहावी बारावी होती त्यामुळें एक्झांम आणि हे ते सगळं पोस्टपोन झालेलं त्याचं एक टेन्शंन होतं त्यांच्यानंतर हे करोनातं मला ती वेगळी कारणं त्यावेळीं लहान असल्यामुळें कांहीं समजतं देखील नव्हते नां आणि एवढी विचार करण्याची बौद्धिक क्षमता म्हणजे त्यावेळीं नव्हते मं विचार वगैरें पणं कायं करणारं नाहीं पणं तू जे म्हणा लागलें असतं नाहीं हां बरोबर आहे तू आता जे म्हणाला हां तू जे म्हणायंला लागला असतां नां खरंच असं मला वाटतयं लागलं की कांहीतरी ह्याच्यावर अभ्यांस करांयला पाहिजे आणि त्याचं सांगू शकतं नाहीं की बाबां हे
हां म्हणजे मी तसं म्हणतं नाहीं की आपणं असंच की फिक्स सांगू शकतं नाहीं कि हां वाराच होतां किंवा अ की हां संक्रमणच असं झालं असं असं काहींचं सांगू शकतं नाहीं नां आपणं पण ह्याच्यावर आपण स्टडी करू शकतोय रिसर्च मारू शकतोय कुठे ना कुठे वर मा असेलच ना क बा ह्या सुरुवात कुठं झाली एंड झाला बरोबर आहे पण याची सुरुवात कसं
हो हो बघायला पाहिजे ते नक्की सर्च करूया घे आपण बसूनच बोलूया यावर एकदा कधीतरी भेटली
हो हो चालेल नक्की बसून बोलून भेटून चर्चा करूया आपण आणि ह्याच्यामधून आपल्याला आणि नवीन काय काय शिकाय मिळेल आणि आपल्याला लॉकडाऊनच्या काळात काय काय आपण नवीन शिकलो काय काय नाही ह्याचा पण आपण एकदा विषयावर बोलूया नि म्हण
हो नक्की नक्की चालेल
हा चालेल बरं ठेवक आहे
हो ठेव ठेव बाय
ह